हा
काबल
तुझं बघ वार्डायलंय का पाठीमागणं
त्याला मस्ती याला अंगात
ह
ठसून ठसून भरल्या आ परवत पू शू आणलाय का परत शू आणलाय पळाय जाणार आहे म्हण साडेचार ला उठून सकाळी
हम्म
तोंड बोक म्हंटलं तचा रशात आले त तो
स भाऊ बिनका म्ह असतात ते मैथिलीच टास्क आपल्याला झुकून सगळ्यांना
मला आलंच नाही ते
त्याचा मला पंधरा टास्क आलेत
काय आहे त्यात
मैथिली भाषे
कळत्या भाषा
होय जरा सेमच आहे ख तर ते करायचं नाही आहे म्हटलं तिने जरा सेमच आहे तिने काय बोलायले ते तर कळते अर्ध तर
हम् मी अजून काय रिफ्रेश मारला नाही आहे मारचवला ते
वा माझी जे पंधरा टास्क झाले, पंधरा राहिल्यात.
कशाची हेजी पंधरा कसं काय केलीस?
मग काय विषय काय.
कुणाला लावलेली खरं सांग.
तुला लावलेलं मी किती चार.
हा मग तीन काय चार‌.
हम्म!
बाकीची कोणाला लवलीस‌?
त्यानंतर शिफाला दोन लावलो,
हा.
नाझियाला दोन लावलो,
हा.
त्यानंतर माझा एक मित्र आहे त्याला पाच लावलो.
हा.
म्हणजे पंधरा झालं का त्यातली चार बिनकामाची आहित. एक बावन्न सेकंडचा आहे. आणि तीन आहीत ती झिरो झिरो ला कट झाली आणि म्हणजे पुढचं उचललं पण नाही तरी पण ते, झालंय कंप्लीट. असं झालत समजलं काय. होय खरं एकशे ऐंशी मिनिटाच आहे ना. त्यामुळे तिने तीस ए तीस दिल्यात कारण की आपल्याला. एक्स्ट्राची दिल्यात वाटत तिने कारण की असं होतंय म्हणून. म्हलो पाठपाठ करून घेतो कालच. मग संध्याकाळी. संध्याकाळी मी आणि तुला करणार होतं, माझी इच्छा होती मी कालच वीस पूर्ण करावं.
मग काय झालं. जेवल्यानंतर कार म्हटलंय तर जेवलीस आणि झोपलीस वाटतं.
नाहीय ते. संध्याकाळी आमचं ते चुलत काका होती ती वारली.
हां. हा ते सांगाल तीस ते सिरियस होतं त्यांचंच.
होय.
झालं कि म ते.
एक पर्यंत माहितच होतो रात्रीच. त्यानंतर मग एकला जाऊन झोपलोय मी आणि मला पप्पांनी दोन वेळा उठवल्यात मग् ममी उठलोय साडे नऊ- दहाला.
तू गेली नाहीस आता?
ख जुन्या घराकड वय म्हणजे ती वारलेत तिथं. तिथंच आहे मी. आत्ता जेवलय तिथं बाकी सगळी पण जेवायल्या आहेत तिथं मीच पहिला जेवले हो. आणि मी म आमच्या घरात येेऊन बसलोय. आमच्या घरात आहे का इथं कोण नाही आहे.
हा, हा.
तुला एवढी क्वेशचन काय आहे. तुला काय वाटले मी, त्यांच्या समोर बसून बोलायले बाय त्यांच्या घरात. त्यांच्या घरात चुगल्या करत बसल्यात ति.
अई रडय नाहीेत.
काल रडलित की. रोज रडू देतोय उठून काय इच्छा काय आहे तुझी.
ह.. इच्छा नाही का मला तू काय म्ह मला वाटलं जेवन तू तिथंच बोलत बसल्यास.
नाहीय, नाहीय.
सुधर जरा.
सुदर्शला काय दोन तास झालं मी त्यांच्यातच बसलेलो मग इकडे, तिकडे जरा म आता जेवलोय तिथं सगळी जेवाल्यात म्हणून मी इकडे आमच्या घरात येऊन बसलेय.
हम्म. डिसेंबर.
नाही आल मला वाटला तो त्याला वाईट वाटल.
ह तु रडली नाहीस. असलं करतात ग तुमच्या काकांच्या आत्माला जरा शांती
तू बस गप लई मोठ, मोठ सांगू नकोस.
अग मग का रडली नाही सांग.
अईक रडाईला आल्यावर लोक रडत्यात आल नाही इ तर का रडती.
हसाय आलं काय?
हसायला पण आलं नाही बस ग.
मग गप्पू बसनार आहेस काय?
होय..
ते तर चां चांगलं काम केल्यास काय रेलसा ढकला किस
नाही ग बसलेलो.
हम्म‌.
ती आजी मला मिठी मारून रडालती.
कोण ग? ते त्यांची मम्मी.
हा..
तुला का मिठी मारुन रडालती?
अगं का म्हणजे. मी गेलतो तिच्यासमोर मग तिने मला वडली आणि मिट्टी मारली.
हम्म, हम्म.
तसं होनार की म कही होगा.
ह आमचा सगळ्यात आजोबा वारले. बताववा मी पण ती अस तीप पण असल खळग्यात रडालते. मला पण तेव्हा रडु आलं नव्ह रडु आलं नव्हतं खरं.
मग का बा सईकडे तसच करत्यात, सईकडे तसच रडतात.
तेथ आतावालाही मच झालय तिखट.
नाही तर आता मी लुडो खेळल तो आणि ते एक मामा त्याचा पोरगाय ते.
हम्म.
त्यास लागावा, अस लागावाय. ते तर माझा हात धरले आणि माझं पण डाव तेच खेळाले. आणि ते पण चांगलं खेळाले असं नाही. असं नाही की बात कराली चांगलं खेळून द्याले.
तसं नाही तुम्ही काय करालेस तुमच्या घरात काय चालाल? तुम्ही काय करालयसा.
बस ग त
इथे एका एक एकट्याचा जीव गेलाय त्यांच्या घरातल्याच आयुष्यात प्रश्न आहे तुम्ही लुडो खेळालाय सांग
मग काय करू सांगजी युती
त्यांच्या दुःखात सहभागी व्हा
दुखात सहभागी पण झालोय
ह
आणि जेवायला बसले जेवायला बसले का आणि आहे म्हणजे माझा एक दादा अनिकेत दादा नु मसंगल नूडल्स का
ह पडून केेलता
नाही ते पत्रावळी येत त्यावर नूडल्स होत चित्र
हा हा मग तुम्ही आजच सगळं हे केलं काय काही तुमच्या तेरा दिवस असते ना
होय खरे ज वळतंय म्हणून काल पण आलो मग आज पण आलो ग असं आज पण येत्याला असत
खरं म्हणजे तुमचं ते सगळं व्यवस्थित संपवायचं म्हणजे तेरा दिवसांना संपवतात
हा व बराबर बराबर
तेराव्या दिवशी जाता आता परत जेवायला
उद्या यायला पाहिजे आणि उद्या माती आहे बा
काय
त्या यायला पाहिजे
ऐकू ना तू एवढ्या हळू का बोललास
इथं बैर घेऊन बसल्यात लोक
ह
ते नाहीय काल काय सुरू होतय गांधीपुत्राज वरती सर काय कराले
माहित नाही मला
पोस्टर घेऊन बसलाय नव्ह त जुबेरच
सगळीच गण बसल्यात हेनरी अगं त्यांना पण जरा दुःख वाटलं असेल ग
कशाच
पोरांचं ह
त्यांना काय फरक पडत नाही आपल्याला मार्क पण विचारली नाही त
जर दिस आपल्याला काय करायचं
त्यांना फीशी मतलब होता त्या
होय ह्यांच्या विरोधात पण काढाय पाहिजे काय
मतर काय गज नाही त कामं करत वाटते मला
का होणार र खरं आता ते पुढं
कशाचं
तर ह्याचच ते आता ते दिल्लीमध्ये कसले मारहाण झाल्या जंतर मंतर
होय
किती जणाला लागलं काय काय झालं
सगळी सपोर्ट पण करणार नाही इतकं लईच कारण की अ त्यात जी लोक सामील झाल्यात
हम्म
ती लोकं एकतर अशा बादविचारांची पण आहे टेररिस्टच्या
खरं आता ते पंजाबची हे मा म्हणजे पंजाब मधली अशी मोठी मोठी माणसं
हम्म
काका चाचा वगैरे ती पण सामील झाल्यात म्हणतत आता
वय वय
त्यानी तर त्याने तर ट्रॅक्टर घेऊन आलात
हम् खरं गव्हर्मेंट लक्षच देना म्हणजे एक पण काय म्हणायचो
काय होत नाही आज पप्पा म त कोर्टात जाते आणि वापस येत ते काय होत नाही म्हण
होय काही सिरियस घी ना गव्हर्नमेंट असं वाटालं मला
हम्म तर तमिळनाडूच भारी झालं ग तर विजय थलापती सीएम झाल्यावर
वय वय खरे विजयथलापती थलापती पण ह्याला सपोर्ट कराल अस वाटत नाही मला पण
बा त्यांना ह्याला सपोर्ट करल ते विषयने कर त्यांच्या राज्यात तर त्याने केवढं काय काय केलंय आत्ताजस्ट सीएम झालाय नवतो काकाात कसलं भार सगळ्या त्यांच्या तमिळनाडूमधल्या नेत्यांची पोर सगळी गव्हर्नमेंट स्कूलमध्ये जाणार.
व्हय व्हय.
आणि पोस्प नेत्यांचं पोस्टर होल्डिंग वगैरे काय लावायचं नाही कुठं. आणि परत वुमन सेफ्टी साठी त्यांच एक टीम तयार केलाय त्यां ना रात्री.
हम्
आणि त्या अंबानीला काय म्हटलंय सांग जर तुम्ही जिओच जर रिचार्जे जर वाढवला तर कणी तमळनाडूमध्ये जिओ च सम कार्ड्स बंद करणार आहे असं धमकी दिलाय मणा
ते ना सगळं टेप्स तर घेतलाय ते टिकवणं आणि पूर्ण आपलाइन. राहायला पाहिजे हे बघणं पण महत्वाचं आहे.
मते
ते झालं तर मग चांगलंच आहे.
त्याच्या राज्यापुरतं जर चांगलं झालं तर झालं होतंय सोड.
होय
तस नाही तो पिक्चर काढणार कसं काय सीएम झाला मला कळालं नाही.
नाही जो आधीपासन व्हता मना दहा वर्ष झालं काय काय सुरु होतं ते पॉलिटिकल पार्टीच ते त्यांच्या बारा मिनिट होत आल्यात डिस्कनेक्ट होते पुन्हा लावत थांब.
डिस्कनेक्ट